आवाज येतय का हा आवाज येतेय का
हा येत बरा
हाय हाय बरंय तुम्ही बरय हायसा बर तुम्ही हो
चालते मग झाला तुमचं
हो हो चहा वगैरे आवरडला
मग मी बोलणार तर तुम्हाला कुठल्या विषयावर आवडेल मी बोलाल्याला असं तुम्हाला काय पाहिजे होते कसं
नाही चालेल आपलं अ रेसिपी वगैरे तुमची किंवा तुम्ही असं एखां फिरलेले ठिकाण वगैरे सांगू शकता मला आवडेल तसं तुमच्याकडून तेवढं आहे का हा
मग चालते कि अ आम्ही महाबळेश्वरला फिरायला गेलो तर मग तिकडं फिरायच्या ठिकाणी पण लय लय म्हणजे भरपूर आहे तथं प्लेस आम्ही बघायसाठी पण आणि तस आम्हाला स्टेक स्टे करायसाठी पण तिथं कस आहे माहीत काय आता आम्ही एक त्यांचं कसं असते मिडल क्लास फॅमिली असतात एक एकट असलेले असतात त्यांना पुरवडत पण नसते नाही असं आम्ही होॉटेल बुक करून राहायसारखं पण तसं पण त महाबळेश्वर पण वरती पण आम्हाला भरपूस वयता मला राहायसाठी पण आणि देवाच्या मंदिरमध्ये गेलं तर पण असं एक भारी असं क्लायमेट वातावरण तसं पण आहे आम्हाला तिथ बघायसाठी पण
हा
आणि बीचवरर पण एन्जॉय करू शकता तिथं पण भारी क्लायमेट आहे ते पण बघायला अस आणि ते झालं तिथं अजूनही कुठलं तरी मला एक्झॅक्टली ते गावाचं नाव का माहिित
ह् हा
हा तिथं पण ते पण मंदिर आहे खायलाही मोठं मंदिर आहे आणि तिथं कसं आहे माहित काय अस पुरी कल्चर म्हणजे आम्ही असंच कपडे घालायचं मग अ एक एकदा कसं शर्ट घाल जीन्स घाल असं घालून जातात नाही हा तसं काही अलाोड नाही तिथं मग अस प्रॉपर आम्ही असं मुली काप चूड घासते बघा हा हा तसं घालून गेल तर तेवढंच एंटर आहे तिथं पण
हो थँक्यू
मग तुम्ही कुठे गेला असेल तर तुम्ही पण सांगू शकता
नाही आम्ही म्हटलं तर आत्ता आपल्या व्हॅकन्सीच्या सुट्टीमध्ये ना मुलांना सुट्टी हो त्या दिवसात मी म्हटलं तर गणपतपुळे मार्लेश्वर वगैरे ह्या ठिकाणी गेले होते मी आता अलीकडच्या अलीकड काळात एक का हा पंधरा दिवसापूर्वी आम्ही इथ जहाज मंदिर नरंदे कूमबोज माहित असेल हा तुम्हाला तिथं अ हा रामलिंग आपलं आणि जहाज मंदिर वगैरे पाहिलं झाज मंदिरमध्येध्ये असं छान आहे एकदम गेलं ना एकदम मन शांत होते गेल्यावर तिथ बघ सारखं खूप सुंदरग आणि निसर्गरम नाही सगळं. खूप शछान तसं वाटतंय हा आणि मुलांना घेऊन गेल्यानंत एक छान वाटतंय
होय पावसाळ्यात पण कस आहे नाही आता बीच वगैरे इथं पण भारी वाटतं चांबोळी घाट असुदे असलं घेऊन गेल तर पोरं पण एन्जॉय करू शकतात नाही. आता ते पण क्लायमेट बघा
अ असं बाहेर आता कसं आपण दुसऱ्या कुठेही असं गेलं पाण्याच्या ठिकाणी हा धबधबा वगैरे हे बघायला हा वाटतंय छान सोडा पण कसं मुलांना कुठेतरी घेऊन जाणं पण हे रिस्की पण आहे तितकं हा म्हणजे त्यांना एवढ आ नेणार परत म्हणजे थोडस रिस्की वातय की बाबा मुलं कशी ऐकत नाही ते मग ते हिकड जा तिकडं जा करतात मग ते नाही म त्यापेक्षा हे ठिकाण पण असं छान वाटते म्हणजे झालमध्ये वगैरे मस्त वाटते असं प्रॉप र जहाज असल्यासारखं फील येतोय तिथ आणि त्याच्यामध्ये ते देवस्थान आहे. हो हो खूप छान बघण्यासारखं आहे.
हा हा बघू आम्ही पण एकदा जाऊन ट्राय करतो तिकडें बघून येतो मग.
खरंच आहे बघण्यासारखं आणि खूप छान आहे मस्त आहे येताना जवळपास म्हट अस आप हातखलांद्या मध्ये एक रेस्टॉरट आहे त्याच्यामध्ये मस एकदम छान नाश्ता भेटतो तिथ मनसोक्त अस खाण्यासारख्य हा. खूप छान असं हे हो हो.
हा हा मग तुमचं कुठलं गाव काय कळलं नाही मला.
मी इकड आपलं कोल्हापूर कोल्हापूर हा मी कोल्हापूर हा कोल्हापूरमध्ये मग काय आता आहेच बघण्यासारखं रंकाळा वगैरे ते हे काय फेमस आपलं म्हणता ये हे आपलं फेमसच झाले सगळे
महालक्ष्मी. फेमसच आहे आणि ते का हयचं आमं ठरलेला ठिकाण ते जायचं म्हणजे असते महिन्यात नाहीदा तर असतेच ते जायचं. रंकाळ पण अस खूप छान आहे बघायला पण ते पण.
आता तेिथं खूप डेव्हलप झालंय सगळं आणि आता रंकाळ पण खूप छान केलंय सगळं. होय आणि आता सगळं हम्म. छान झाले सगळं बघण्यासारखं खूप छान आहे खूप वर्षानंतर आता ते गणपतीचे मंदिर ते हे झालेलं गेल्या वर्षी ते पाण्याखाली असत ना हा म्हणजे ना ऍक्च्युली कसं असतं ते पाण्याखाली होत पण ते कधी कणाला माहितीच नव्हत पण आता गेल्या वर्षी तुम्ही रील वगैरे पाहिल्यायची ना आली होती की असं गणपती मंदिर ते पूर्ण पाणी आता हे झालं ना पाऊसकळ वेळानें झाला त्यामुळे त्या पाण्याखालचं मंदिर जे होतं ते हेच उघड झालत आणि दिसत होत ते मंदर आता ह्या वर्षी हा हा ह्या वर्षी ते झालं होतं ह्या वर्षी. आता तो पाऊस हा पाऊस जरा थोडा लेट चालू झाला ना आता अ हा वर्षाला कसा हा वर्षाला कस पाऊस म्हणजे आधी असतो गेल्या वर्षी तर जरा जास्तच आधी होता गेल्या वर्षी हवर्षी थोडासा जरास लेट झालं हा उशीर झाला. त्यामुळ ते एक महि जो पंधरा दिस महिन्याचा जो गॅप होता ना त्या गॅप मध्ये ते पाणी अस पातळी खाली गेल्यानंतर ती जी मंदिर आहे ती झालेली होती त्यातली हा हो आणि असं म्हणजे छान अस बघण्यासारखं आणि भरपूर म्हणजे अस हे झालेलं सगळं. छान सगळीकडं आता बघण्यासारखं एक एक ठिकाणी छान आहे सोडा. इकडे आपल्या हातकानगड्याच्या साईज ला पण तिकडे पण भरपूर आहेयचे होय
म्हणजे महाराष्ट्रमध्ये भरपूर प्लेस आहेत असं बघायसाठी क बघ होय खूपय असं कर्नाटक मध्ये गेलं तर तेवढं भेट न नाही
हा आपण कस प्रॉपर तिकडच्या भागात म्हणजे तुम्ही कोणत्या भागातला
माझं मुळातलं माहेर माझं कर्नाटक
हा पण त्या भागात आहेत पण त्या मंदिरास नाही आपण कधी अशी हेना भेट दिली नाही त्यामुळ पण आहेत अस पण इकड महाराष्ट्रींची जी हे आहेत ना देवस्थान ती जर अशा आपण जास्त स हे करतोय
होय होय म्हणजे इिथं कसं तिथं कसं आहे बघायला हाच बघायला नाही बोलत सर तर असं प्रॉपर असं एक्झाइटमेंट ना असं बघताल सारखं नाहीि इिथं कसं आहे वाव बोलता सारखं असत असं नाही तिथं आहेत हम् ह इिथं कसं असं बघितलं आणि नेक्स्ट टाइमला मी जायला पाहिजे तिथ असं आहे तिथं महाराष्ट्रामध्ये
हा म्हणजे एकदा आलं की मन भरत नाही परत तिथं गेलंच पाहिजे असं आहे त इथं नाही नाही आहे तशी आहेत
आणि सांगता पण दुसऱ्यांना इथं भारी प्लेस आहे इथं जावा पण
मग खरोखर बघण्यासारखे आणि इथलं तुम्हाला आपलं रामलिंग ववरती वगैरे कधी
हो होय गेले आम्ही जाते आमच ट्रॅकिंग तिकड पण असते उन्हाळ्यामध्ये होतच आम्ही आठवड नाही एकदा नाही तर होय
असते ना हा मग तिथं पण रामलिंगवररती पण रामरेगावरती पण छान आहे बघण्यासारखं आणि त्याच्यावररचं मंदिर आपलं ते आलम प्र्रभूचं ते पण छान म्हणजे मंदिर इथ गेले की अस छानच आहे तडा बण्या
छानच होय आम्ही कसं कर ते संडेला मिस्टरने सुट्टी असते ना तर सकाळी पोरं आणि मला दोन पोरं आहेत पोरं मिस्टर आणि मी ट्रॅकिंगला जात ते सकाळचं चार पाच वाजता उठायचं नाश्ता वगैरे मी बनवून घेतो घरी नाहीत्राम तिथं वर गेला पोराना भूक लागते नाही मग सगळी नाश वगैरे बनून घेऊन ट्रॅकिंग करतो आम्ही संडेला ट्रॅकिंग जाऊन तिथंच ओर जायचं तिथंच पोरं पण माझी भारकी भर एकटा मुलगा आठ वर्षाचा एकटा मुलगा एकटामुळे नऊर्ाचां आहे आता एकटामुळे सहा वर्षाच आहे तेच सगं तेथवढं मोठे डोर चढतात त्यांना पण कसं आहे हवंस आहे असं चढायचं एक्झाइटमेंट आहे त्यांना पण मी करणार मी जाणार हो होय आम्ही
बरय ते
मी माझं मिस्टर अस दे माझी पोरं पण असू दे आणि चौघं पण संडे आला घरी बसत नाही कुठला तरी एक प्लेस असू दे जाता बघतच राहत होय करायचं एक करायचं हो हो तेवढंच आम्हाला पण आठवडं भर सगळं डेली रुटीन करून करून बस झालं असते एक दिवस एवढंच रेस्ट असते जाऊन वान सगळं फिरून येतं. मी हे जॉब करते शिकाल अजून एल एल बी लॉ हा हा ते एल एल बी कलोय मी
नाही तेवढा मुलांना पण वेळ तेवढा मुलांना पण वेळ आणि आपलं पण हेऊन जातय एक आठवड्यात एक दिवस द्यायलाच पाहिजे
एक दिवस होय त्यांना पण द्यायला पाहिजे की वेळ क
नाही नाही बरोबर आहे सथोडा तितका वेळ हा दिलाच पाहिजे मला ह्यासाठी आणि त्यांना हे दाखवल्याशिवाय त्यांना समजणार कस हे सगळं आपलं कल्चर लक्षात येणार नाही आपलं त्याशिवाय सगळं दाखवून नाही मी घरी असते. आपलं शेवणकाम वगैरे करते. मुलगा दोन मुलं आहेत मला आपण एकटा दहावीला या वर्षी आणि एकटा सहावीलाय
होय मला पण दोन मुलंच आहेत.
होर आहे मता ह्या वर्षी एकट्याच आहे झालं. ह
हा चालते का
बर हा हा चालेल. मम मुठनडीने पहिच स्त आव